हा कळलं काय?
हम्म, जेवलीस?
हो, जेवलो बाई तु?
हम्म, मी पण जेवलो.
हम्म, आलेत पप्पा तेन?
आ!
पप्पा तेन आलेत काय म्हणलं?
तेंन्ही काय त्या शंकरच्या गाडी आणायला गेलेत निपाणी अजून यायला नाहीत.
तेच की हम्म हम्म!
हम्म, आणि काय?
पोरं झोपलेत.
नाय बाई हाय.
हम्म! हम्म!
आणि काय?
काय नाही तिच वर्षान लावून दिली मगाशी ते बघितलं ऑ मुलगी एक बोलली माझ्यासंग
होय हा! म तेन नंबर मला पाठव की.
हा पाठवतो की तुला.
हा नंतर पाठवून ठेव.
हम्म, हम्.
हम्, चालतंय.
रितीच, मला फोन केलेली.
हम्म, हम्म. तू पण करायचा असतंय, तुम्हाला पाठवून ठेवते ह्यो.
हा हा.
मी लावतो मग.
हम्म्, चालते.
हम् आणि काय?
जावून आलासा दुकानला, काय नंतर?
आता चार वाजता जाणार.
हम् हम.
हम्म्, तेच काय आत्ती येतो म्हणालती वाटतं.
हा, नंतर करतो. हा, कॉल करतो संध्याकाळी, रात्री. काय झालं?
येतो म्हणालती वाट, येणार आहे वाटतं गं ती पण.
कुठं दुकानला?
हम्, म्हणालते बाईनं आता फोन केलता तवा.
हा.
हम्.
बरं.
बघ म्हणला, आ? होय, म्हणाला. ते बे ना, त्यांनी जाणारच आहे वाटतं. भरायला असेल मध्ये, मग आता मामा म्हणलेत वाटतं घेऊन जा म्हणून.
चालते.
मी पण फोन केलता मगाशी, अत्तीला.
हा.
आत्तीला फोन केलता, म्हणलं गं.
हां.
हम्म. बोलली, आवाज करु नकोस ते.
पप्पा आलेत गं आता, जेवायला वाढायचं गरम करून.
हम्म. हम्म, हम्म. कट करु नकोसं.
नाही, नाही.
हा.
हम्. आणि काय म्हणले?
काय नाही. तेच काय कुठं दुकानला गेलतीत, काय काय आणायला. ते पैंजण तेन तिचं आणायचं होतं नई.
हम्.
हम्, मग ते सांगत बसलेली.
हम् हम् हम्.
हम्म.
चालतंय.
आ
हम्म, आणली का म्हणलं पैंजण.
आणली की. हम्म.
कलेस क तून जा ह
तेच सांगालती मग.
हम्.
हम्म्म.
असुदे बोलली नव्हं मग, तेवढ राग असतं. तेही असतंय सोड, ते काय आता.
हम्म असतंय.
हम्म म्हणायचं, आता काय करायचंय.
हम्म.
आपण पण दोन दिवस कुठतरी हे करायचं बाजुला व्हायचं. म काय करायचं.
हम.
आणि काय.
काय नाही, शंभू.
आं
शंभू, हा शंभू म्हणलं, हा ह ह.
हम्म, पोरगी आली नाही तवा. ह पोरगीला आणायला सांगितलेलो ग. आणली नाही काय विचारलो, तिला आणि कुठ ठेवतेच बाई, नंतरन आणि कोण सोडणार तिला.
मग ते राणी येणार तर, मग तिच्याबरोबर आली असती की मगं.
होय ते, नाही आणतोय की जाऊन. मग ते आणि आणि थांबायला पाहिजे ते रिक्षा घेऊन येणार गं, मगं आम्ही डायरेक्ट रस्त्यावरच जाऊन थांबणार, तिकडल्या तिकडं जाणार नई.
हां.
मग ती आवरायला तर पाहिजे पोरगी येऊन घरला
हा हा हा आहे की तीच आवरत हा बारकी स्वेटर आहेत का बघ नाहीतर.
बारकं ते व्हय आता मोठ्यांच असतंय. ते कुठं असतंय व्हयं. बघाय पाहिजे कुठं दिसलं तर बघतो सोडं आणि ऑनलाईन घेतो म्हणालतीस न्हवं काय झालं?
नाही बाई तू बी काय बोलली नाही स्वामी पण काही विचारु शकत नाही.
मी फोटो पाठवलेलो की तुला
तू फोटो पाठवलीस खरं मी काय ते परत तू काय हे पण केले नाहीस. मग मी पण काय विचार केलं नाही ते
मला वाटलं काय तुला आवडलं नाही म्हणून मी विचारलं नाही.
नाही बाई मला काय ते करायला येत नाही मग ती बी नाही घरात. ते असलं तर तिला केले असते.
हा हा,
कॉम्बो हाय काय एकत ते.
कॉम्बोस होता. त्यांचं तू बघितलेलीस तशातलंच होतं बाई ते.
हा अ,
खरं ते का कॉम्बो बघितलेस का नाही. हम्म ते जरा पातळ येल पातळ येईल असं वाटते मला.
आणि दोन चांगलं असतं आणि एक जरा हलकं असते असं कायत असते ती.
मग ते मग ते ताणतय ब त्याता कशी ते शेल्ट ताणल्यास.
हा हा, ह
असं होतंय म्हणाल तो गप्प त्याच्यापेक्षा मग चांगलंच होत. गुत नाफस बर. या यारे. नाही बाई बघतो पहिला हाय काय.
हा पॅनट पिंट असते तसं काही होऊ नको शिंगल नसतं स्वेटर तेवढेच.
हम्म हम्म.
ते काय पॅन्टूचा उपयोगला येत नाही काय नाही उगाच.
होय तसं होतंय.
ला आता पावसाळा संपत आला आता.
होय आता आहे की थंडच असतात.
त कुटा पँंट गालाते हम्म.
हम्म तिकड थंड असत्या की.
हम्म.
ह आणि काय.
काय नाही तुमच्याकडे.
बघतो मी पण काय ड्रेसेस बघणार आहे सोड साडी काय साध्यात. कले बघणार काटपदर काही घेणार नाही बाई आता.
हम हम.
हम.
आता साड्या तरी कुठं नेून जाणार आहेस.
होय बाई सगळ्या काठपदराच्या झाल्यात काय साधा नाहीतर साड्या. खाल्ल्या रे खालया. ह
ब्
हम्म हम्म. आणि काय.
का नाही ब तुमच्याकडेच.
हम हम. वाहिनी आलतोय होय मघाशी.
हम्म ते दाखवायला आलते. मग त्याचवेेळेस ते पोरगीचा फोन आलेल ते. हम्म, मग ते आणि चार करतो म्हण तथ.
हां हां.
हम् मग तिथं काय तर दोन राहिले वाटते कॉल.
होया तेचं म्हणाले मला पण दे म्हणजे. आम्हाला पण दोघींना एकमेकला करायला तेनी.
हा मग राणीला हे केलेस ना.
तिला अजून केले नाही आहेत त्यांनी.
ह.
तिला आणि हिला राधिकाला पण सांगितलेल.
हा ह हा तेचं कि. मी काल तू सांगितलावर लगेच माझं मी सगळं हे केलं ते. नंतर पुढं ते हा. अकाउंट ला आलं ब तिथं थांबल म बाई.
हम्म,
अजून अकाउंट नंबर काय देय नाही.
नाही मी पण दिलो ना अजून.
हा.
हम्
हम्म पररवी येणार आहे नां अनिकेत.
जाऊनं येऊन बघ मग काय होती.
हम्म बघतो की आता कधी काय काय जायलाच येत ना साडेचार वाजणार. जाऊन खाऊन फिरून.
आत्या आली बाळती उद्या येणार वाटतं. बाळतं.
उदया हे ते उद्या एकादशी. रविवार नंतर सोमवार येणार आहे.
हा हा.
रविवारी नाहीतर सोमवारी आम्हाला पण फोन केलते लई दिवस झालं ते ना. आता आठ दिवसन गेले असतील.
ह तिकडे गेलं होते.
अ.
तिकडे गेल्यावरती ठिक ठिकाणी.
होय होय.
हम,
केलती. पौवन पण आलती परवा.
हम्म,
ह भेटायला आलते असं.
हम्म,
दोघंजण दादा आणि ताई आलतेत
ते तिला जरा काय तरी देवाण करून यायच म्हणत होतो आता बघूयात ही आल्यावर
होय आम्ही पण जेवायला बोलवायचं म्हणालतो बघूया आता काय काय कधी होते
त्या आरती पण नाही
होय त्या असताना जायचं
हू हू
येईल कि त्या आता
हू येतय येतंय येतंय आजुन आमच्या यायला अजून आठ दिवस आहेत
हो अजून लई दिवस अनिकेत
काय
ठेवतो
बरं